हॅलो
हॅलो
हॅलो
हा येतय येतय येतय की बोल.
ह
काय नाही बसलोय.
हा हा हा बसलोय बाबा हो
बाबा गेलेत कामावर
हा. हा.
आता येणार
ह
आता पाऊस आलाय
हा हा हां तब्येत वगैरे बरी आहे बाबांची. ह
हाय हाय
हा आणि तुमची तब्येत बरी नव्हती आता ठीक आहे काय?
कुठली ठीक हाय चालूच. सर्दी डोक तेन हाय.
हम्म हम्म हम्म हा आणि गोल्यार
गोल्याच आलय कमी. गोल्याच काय आता नाही.
हा. हा.
गोल्याला आता अठ्ठावीस तारखेला बोलावलेय डॉक्टरांनी पुन्हा. टेस्ट कराय त्याच्या पिशी कमी झालत्या नाही. त्यामुळं म्हणालीत आनी हाय व्यवस्थित पण टेस्ट करून बघूया म्हंनलीत आणि पिशी वाढल्यात का नाही त्या बघायला पाहिजे नाही पुन्हा टेस्ट करून.
किती कमी झाल्या होत्या.
तेनी एक लाख कमी झाल्यात म्हंटलेत.
एवढ्या ह
पण ती एवढं काय भिण्याचं कारण नाही म्हणली त्यांन औषध तीनं दिलती त्यांन वाढत्यात म्हणली. आणि त्यापासून आता काही तापतीन काही नाही आहे
कमी आहे तापतीन काय नाही
कोणती औषधं दिली होती.
ते आता ह्याचा किवी पपई
हा
त्याच ते जूस होत
हा तो घेतोय व्यवस्थित
हा घेतोय सफरचंद ड्रॅगन फ्रूट
त्याच ते जूस होता
ते पिल्यावर वाढत्यात म्हंटलीत आणि दुसरी दोन औषधाच्या बाटल्या होत्या त्यामुळ
हॅलो
ते त्याने एक वाढत्यात म्हटली ती औषध सकाळी बरोबर नऊ रात्री नऊला ते घालायचं टायमिंग टायमिंग ला
बर घेतोय ना व्यवस्थित नाटकं नाही ना करत
नाही नाही घेतोय औषध खर आणि त्या आता त्यापासून काही ताप काय आलेलं नाहीय
हा
हाय व्यवस्थित हा आणि आता ते वरण भात आहे की मुगाची खिचडी तेन असं द्या सांगितलं दुसरं काय देऊ नका म्हंटली बाहेर सोडू नका मग ते आता घरातच अस तोय बाहेर पण सोडत नाही वरण भात केला की खातोय
हा हा
आता हाय व्यवस्थीत
त्याच्यावर काय त्याला बाहेर वगैरे फिरायला नेलं नाही ना
नाही नाही फिरायला कुठं आहे आम्ही गेलो तरच जाणार नाही ते कुठं घरातन बाहेर गेलेलंच नाही
हा हा मग येईल कमी
होय
मग पुन्हा चेकअपला बोललेलं काय पेशी पुन्हा चेक करायला किंवा असं काही
हा आज बोलवलं होत म्हणजे ताप जर कमी जास्त असला तर आज या म्हणली ती आज रविवार आहे आणि दुपारपर्यंत उघडा असतोय दवा खना म्हटली आज तर या मग आणि ताप जर अजिबातच नसला तर मग ठीक आहे ह उद्या मंगळवारी अठ्ठावीस तारखेला आलसा तर चाल तय टेस्ट करून बघूया पुन्हा
हा
हम्म
मग आता पुन्हा त्याच रक्त वगैरे घेणार का चेकअपसाठी?
हा रक्त लघवी घेणार की पुन्हा.
हा पुन्हा आता चेक केल्यावर कळणार. त्याच्या किती ते हे वाढले कमी बिमी काय असेल ते.
वाढले असणार सोड, कारण का ताप तेन आता नाही आणि ते आता जेवाय पण लागलाय, फळ तेन खातोय.
हा मग असल मग हे झाल असणार. बरा होईल तो व्यवस्थित.
हा आता पेशी वाढले असणार आ ताप तेन आ अजिबात नाही नई पूर्णच कमी झालंय त्यामुळं काय काय एवढं भिण्याचं कारण नाही.
हम्म खर्च पण लय झाला असेल ना मग चेकअपचं वगैरे त्याचं.
होय अडीच हजार संपलं की परवा.
हॉस्पिटलचेच? हा हा. त्याच्यावर त्यांनी ते मोबाईल वगैरे पण फोडलाय अस समजलं.
होय मोबाईल फोडला म्हणजे तिथं ठेवला होता आत मोबाईल आणि कधी ती खुलीतन त्यान आपटला का काय काय माहिती. ते दुसरीकडं दोन हेच घेऊन आला. वेगवेगळ कवरच करून व्हय.
हम्म मला वाटतं ते स्क्रीनच आणि बॅटरीच एक साईड असं
हा ते दोन साईडला दोन केला.
हा. मग ते भांडत होता, की असं खेळता खेळता झालं.
काय नाही गाडी घेऊन खेळालता, मग गाडीवर तेन मोबाईल ठेऊन खरं फास्ट मारायलालता नई मग त्यामुळे की गाडीवरन पडला का काय गाडीत त्याची गेली चाक काय माहित नाही, इकडं खुलीत रूममध्ये होता. आम्ही बाहेर होतो. नंतर बाहेर घेऊन आल्यानंत तर आम्ही बघितला की हे हातात ह्याच्या मोबाईल कुठला. मग अ बघत्यात तर ह मोबाईल आम्हाला वाट कुठला कुठला वगैरे घरातला बंद पडलेला आहे का त्योच बघतोय तर बाबाचा मोबाईल तो. मग पुन्हा ते डिस्प्ले गेल्यानंतर ते रिपेर करून आणला. तोपर्यंत याच दवाखान्यात ते म्हणजे झालं चार हजार रुपये संपले या आठवड्यात.
हा हा हा. एवढे पैसे गेले मग त्याचे पण?
होय ते अडीच हजार आणि हे दीड हजार.
आणि चष्मा पण काहीतरी फोडला होता ना?
चष्मा पण परवा घातला. मी म्हंटलं अरे चस्मा कशाला घात नंबराचा चष्मा आहे म्हणतानं दोन्ही हातानं वढला ती दांडीच मोडला चष्म्याची.
हम्म त्याला राग आला असेल म्हणल्यावर.
काल तर रिमोटच फोडलाय. रिमोटचं पण तुकडं तुकडं करून टाकलं. काय झालंय लय वांड झालंय. हा त्यो लहान होता पांढरा त्यो.
हा. टीव्ही चे हे फायनल दिलाय
तिला राग आला.
एवढा राग येतोय?.
हो. काय तर मागे तर दिली नाही, तसा रिमोट घेतला आणि फेकला सगळीकडे शिली एकी कडे ते टोपन एकीकडे सगळं वेगवेगळं केलं.
येणार आहे आम्ही पण त्याला. बघतो.
काय अजून लहान आहे, मारून तर काय होते. त्याला समजूनच सांगाय लागते, मार देऊन काय सुधर नाही. काय नको काय आणणार आहे, आता गावाकडन काय आणायचं?
नाहीच म्हणत होतो मग ते गावाकडे आपले भा वगैरे पातळीची भाजी वगैरे आहे बघ. मग
हा आण कि, पातरीची पालेभाज्या असल्या तर घेऊन येे.
पात्रीची हाय, मोरशेंड्याची भाजी हाय.
हा आण कि मग.
हा.
येता वेळी घेऊन ये. गावाकडल्या भाज्या कोण नको म्हणतय. अळूची पाने मिळाली तर आण.
हे काय
हा.
कसली मग दिदीला विचारून बघ, मुर्शंडा तिनं असलं तर
मोरशिंडाची पण हायेत भरपूर. पुऱ्या आम्ही काडी काल भाजी पातरीची आहे कदाचित, ते मुळ्याशी पानं नसतात तशी भाजी आहे.
ह हा दिदीला विचार न बघ, आणि असली तर घेऊन ये. पातरीची भाजी बाबासनी आवडतीया.
काढलेय भरपूर हाय अजून.
हम्म हम्म.
येता ना काय आणू?
हम्म चालतंय की.
कारली भेटत नाहीत काय? गोडी कारली?
गोडी कारली नाही अजून, वेली ये आल्या खर.
अजून धरलेले नाहीत काय? पाऊस लेट न पडला ग त्यामुळं. त्याच्यामुंळ ती कारली लागलेली नाहीत. हा तेच की, पाऊस आता किती. किती दिवस झाले लागून, महिना पण नाही तोपर्यंत कुठलं येणार मोठ ते.
हो.
चालत.
चालेल मग आणि कुठली भाजी भेटते काय बघते, पाय तर ती पण घेऊन येते.
हा चालतय चालतय.
तेच, ती एक तर भाजी भेटली. कारल्याचे वेली आहेत, खरं अजून ते वाढलेले नाहीयेत लय बारके आहेत कारले.
हम्म हम्म हम्म असू दे की नंतर देतेत तेनी
तेच आता लवकर काढून चालणार नाही ते.
होय मोठ व्या लागते जरा.
तेच. चालतंय मग येताना घेऊन येतो.
हा हा ठीक आहे.
चालेल चालेल.
हो
ठेव